आवाज नाही येऊन राहिला काय?
हो हो आता आला आवाज.
हा हा तेच तर म्हटलं आवाज नाही येऊन राहिला काय हम्म हम्म काय चल होय.
काही नाही आता बसलो आहे. आता दिवे गिवे लावा. दिवे लावले देवापाशी.
हो ना झाली संध्या काळ आता दिवसभर दिवसभराचे कामं करा ना आता संध्याकाळ संध्याकाळ झाली की, अजून स्वंयपाक.
हो, ती एक हेच आहे एक धंदाच आहे तो,
हां हां
काय करा, काय करा, विचार करा चालू आहे.
हां हां हं, आता तुमच्या इकडं गाजर- गांजर वगैरे भेटत असे ना गांजर?
हो हो भेटतात, बाजारातून आणल्या जातात.
हां हां, मग गाजराची बर्फी करा ना मग. मस्त होते, लेकरेले खायला चांगले लागते, चविष्ट ते पण चांगले.
हो का, नाही आम्ही गांजरांची बर्फी तर काही बनवत नाही. पण, हे हलवा करत असतो, कसा करायचा मग?
हलवा वगैरे करतात, हा सगळेच हलवा वगैरे करतात. ही बर्फी करायची गाजराची,
तुम्ही करत असता का?
आणि हा हा मी करत, हो मी बर्फी करत असते. हां, मी गाजराची बर्फी कर- ते बीटची पण बर्फी करते मी, म्हणजे कसं लेकरले ते बर्फी वगैरे, तसे खात नाही ना लेकर गांजर वगैरे खात- ''आहेत ना लेकरं, आणि लेकर कसं बीटही गोड नाही लागत ना खायले. ''
हो
हा, बीटही गोड ही लागत नाही लेकराले खायले मग बीट तस खात- नाही ते, मगते काय होते, वेगवेगळ्या रेसिपी दाखवायच्या मग त्याला करून, मग ते तसे खातात. मुलगा तर काय म्हणे, त्या दिवशी शाळेत म्हणे आई मी म्हणे, शाळेत म्हणजे माझ्या मित्रानं म्हणे, लाल कलरची पोळी आली होती म्हणे, त्याची मम्मी म्हणे, त्याला काही काही बनवून देते म्हणे. तू तर देतच नाही म्हणे मला बनवून, म्हटलं का रे म्हटलं तू खातच- तसं नाही म्हटलं, मी बनवुन म्हटलं बरं आहे, म्हटलं ते बीटच म्हटलं गांजराचं बीटचं आणि आपलं, पालकाच्या हिरव्या कलरच पालकाची हिरवी पोळी, हं.. असं वेगवेगळं आणतात म्हटलं, कोणती कोणती सांगाय त हं म्हटलं. वेगवेगळं, वेगवेगळे आता म्हटलं लेकर बनून म्हटलं, तर मग- हां हां त्या लेकराले मा-
ले कोण काय आणलं?
हं, कोणाच्या डब्यात काय, हा कोणाच्या डब्यात काय आणलो, कोणाच्या डब्यात काय आणलो लेकरले मगं- डब्यात आणलं की मग, लेकराले खाव वाटतं तसं.
हं, ते एकामेकाला शेअर करतात ना मग, ते तेले समजते की आज यान हिरवी ग- ग्रीन कलर च आणलं.
हां हां, देिकराच म्हणून, गांजराची कसं, बर्फी करायची बर्फी केली का मग ले करायले आवडते बर्फी, ''तसं गांजर नाही खात लेकरं, डब्यात दिले आपण चिरून तर लेकर खात नाही. '' मग काय करायचं माहिती आहे, काय गांजरं घ्यायची चांगली, हं- ''जाडी जाडी घ्यायची, म्हणजे कशी आपल्या त्याचा किस करवा लागं ते की न, ते बारकी गांजरा आपल्या याच्याने खिसले जाणार नाहीत. '' म्हणून, चांगली जाडी -जाडी पहिले आधीच जाडी आणयची गाजरं विकत.
हां हां
हां, दोन वाट्या दोन वाट्या कीस करायचा त्याचा समजा गांजरा बारीक, आणि, याच्यासाठी मग दूध पाहिजे एक लिटर दूध घ्यायचं, अ साखर दीड वाटी, पिठी साखर अर्धी वाटी, आणि मिल्क पावडर अर्धी वाटी, नंतर आपलं वेलची पूड वगैरे, काजू, बदाम, पिस्ते आपल्याला जे टाकायचं असलं, मग ते, ते टाका म आपण समजा, त्याच्यामध्ये. अम एक म्हणजे, त्याच्यामध्ये काजू बदाम जर असले, समजा त्याच्यामध्ये, एक पातळ कापून टाकायचे. बाकीची समजा, जस बारीक, तस करून टाकलेत, चालतात.
हा हा.
हम्, मग काय करायचं, दूध तापून, दोन वाट्या, दूध गार करावे, म्हणजे दूध तापून घ्यायच आणि दोन वाट्या, दूध गार करून घ्यायचं.. गांजराचा किस, हां गांजराचा किस, त्या गार दुधात, अ कालवलेली मिल्क पावडर आणि एकत्र मिक्सर मधून, काढून घ्यायचं.
हा.
गाजराचा किस आणि गार झाली, सुधा ते दूध, आणि मिल्क पा, हां मिल् पाडर मिक्सर मधून, काढून घ्यायचं, आणि उरलेलं, जे दूध आहे ते गांजराच मिस-मिक्सर, मिश्रण घालून, गॅसवर घट्ट होईपर्यंत, शिजवू द्याय लागते. म्हणजे, अजून हां, एक लिटर दुधात, म्हणजे समजा दोन वाट्या घेतल्या ना आपण, त्यातलं बाकीच अजून, दूध उरतेस मग त्याच्यामध्ये. मग, ते उरलेलं दूध अ, दुधात गाजराचं मिश्रण घालून, गॅस वर घट्ट होईपर्यंत, शिजू द्यायचं, त्याचा गोळा कडईत फिरू लागला की, उतरून घ्यायचं, म्हणजे त्याचा गोळा तयार होते. आणि मग खाली, कडई उतरून घ्याय ची, म त्यामध्ये पिठी साखर, घालून घोटा, आपली. हम्म आणि मग वेलची पूड, तूप वगैरे, अ तूप लावायचंय, एका ताटाला म आणि ते, त्याच्यामध्ये मग ते टाकून द्यायचं ते, आणि ते थापटून घ्यायचं आणि त्याच्या व वड्या पाळून घ्यायच्या, म. ते थोडं झालं की, गरम, गरम असल्यानंतर तेच्या वड्या पडत नही, मग त थोडं झालं कि मग, थंड झाल्यावर, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या, म.
हो का, बरं य ना मग, काही-काही, नवीन-नवीन बनवून, खायाले आवड तेन चांगलंही लागते, ते एकच- एक खा नहीं वाटत.
हां, एकाचे एक खा नई वाटत लेकराले, नवीन-नवीन पाहिजे, काहीतरी. अजून तुम्ही, काय बनवत असता म, असं नवीन काही, तुम्ही सांगा एखादी, रेसिपी.
आम्ही काय, ह्या पालकाचे धपाटे, काही असं, बीट चं असं काही करतो, पण असंच, मंग जास्त, हे असं कच्चच खातात, आमच्या घरी.
हा हा, ते आपण, गाजरचा ह गाजराचा हलवा, वगैरे करतो आपण, तसं मग ते बीटची बर्फी, पण ए व हलवा, पण करता येते ना, मग? हा बीटचा हलवा, तसे बीट अ, बीट खायला ठे तुरट- तुरट लागते की, न ते बीठ.
हो हो, ते- ते कसं य आमच्या घरी, ते जी लाल होते की नही, त याच्यान, ते तसेच खा तात, अन मग लाल जीभ दाखवतात, अशी मजा ये.
हां, नही मग, ते आपण जसे गाजर कि गांजर कशी खिसून घेतो आपण, तसे ते बिट हि किसून घ्यायचं म, ते वरून धुऊून घ्यायच चांगलं, पहिले च्या माती लागलेली, स्किन त्याले. त ते माती काढून घ्यायची त्याची, अन ते किसून घ्यायचं, चांगलं प असं. याच्यात, प बीट समजा एकच बीट घ्यायचं आणि ते किसून घ्यायचं चांगल आणि ते मग थोडं कढईत मग. तूप वगैरे टाकून ते बीट त्याच्यामध्ये चांगलं होऊ द्यायचं असं. आपण जसं गाजराचा हलवा करताना, कसं ते गाजर होऊ देतो समजा चांगलं आणि ते चांगलं असं. थोडस मग असं नरम झालं हाताला असं पाहायचं नत. नरम झाला ना, त्यामध्ये थोडं साखर टाकायचा म्हणजे. जेवढं जेवढं ते बीठ टाकलं, त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यायची त्याच्यात. आणि ते साखर टाकून मग परत अजून चांगला हलवून घ्यायचा. हा, मग साखर हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये मग त्या साखरेला पाक होते. त्याचा पाणी सुट्टतेच त्या साखरेला. पाक होतच त्याचा तो पाक चांगला घट्ट होईपर्यंत मग ते चांगला हलून घ्यायचं.
हा, आम्ही एक वेड काय काकडीचा केेला वाटते शिरा.
हो, काय.
हो,
काकडीचा मग कसा स्पेशल काकडी काकडी व''--'' हा, त्याच्यामध्ये ''हं ''हं''
अ काकडी खिसली जरासा रवा भाजला आणि रवा भाजला आणि ते काकडी. काकडी आहे की, नाही त्या रव्यात समजा तुपात भाजला तो रवा रव्यावर ते काकडी टाकून दिली त्याच्यात. मग समजा दुध. साखर हे सगळं असं टाकून त्याचा केला चांगला लागे बघ.
हो काय,
हो, काकडीचही होते ना, त्याची वरची साल काढून काकडीची.
हा हा हा, मग ते बारीक असच खिसून घ्यायचं. आपण जसं खोबरं घिसतो आपण तस हा, खोबरं जस.
केलं ना, तर काही नवीन नवीन पदार्थ तयारच होतात.
तयार होतात ''हं ''हं''आणि ते कसं आहे माहिती काय जर. चवीला जर चांगल्याने तर, लेकराईले आवडतात बर ते खायला चव जर. चव जर चांगली असेल, तर लेकर गोड म्हटलं म्हणजे जास्त आवडते की, लेकरानले.
आणि ते कसायं नवीन नवीन तेले रेसिपी आवडते नवीन नवीन.
हा हा, तेच ते तेच, तेच ते तेच ते खाऊन सगळे बोर होतात.
हो, तेच ते खाऊन हा,
तेच नवीन नवीन पाहिजे लेकराले.
हा,
हा हा, नाही आता कसं तुम्ही जास्त. तर तुम्हाला आता मोबाईल वरचं पाहतो की, नाही आपण रेसिपी कोणत्या ही गोष्टीची आता तर ते मोबाईल वर कोणच कर. तर आपण ते बनू कसं आहे मग माहिती आहे. का आपण एखाद्या गोष्टीची जर रेसिपी मोबाईलवर पाहत म्हटलं. इथे कसं आहे अ एकदा मागितलं आपण की, ते पूर्ण ते तेच रेसिप. पिऊन जाते त्याच्यामध्ये आणि ते मंग अ वेगवेगळ्या. वेगवेगड्या याची वेगवेगडी बनवण्याची पद्धत वेग वेगडी राहते की नाही? कोण कोणत्या हा, कोण कशा पद्धत. बनवते कोणी कशा पद्धतीनं बनवते आणि मग ते कसं होते एखाद्या वेळेस आपल्याकडे मग ते साहित्य उपलब्ध नाही सापडत ना आपल्याले. हम, मग ते साहित्य उपलब्ध नाही साप ''--'' पडलं की, आपल्याला वाटते की, आपलं काहीतरी चुकलं मग.
हो, केकचच तर त्याच्यात तर म्हणजे जमतच नाही आपल्याला केक.
नाही नाही केकच पाहून जमतच नाही ते हम, केकच्या पण खूप रेसिपी. केकच्या पण खूप रेसिपी आहे त्याच्यामध्ये, ते मग कसं आता जास्त करून आधीचे केक कशे हो नाही आधीचे रवा वगैरे मिक्स करून आणि
हां आता ब्रेडवालेच आहेत.
हां हं आता आता ब्रेड आणि ह क्रीमचे आत आता कसं ते विकतचच क्रीम भेटेन तयार म्हणजे कशे ते पावडरच ते क्रीमची आधीच. आणि ती घरी आणून फेटली फेट फेटायची ती अन ती त्याच्यामध्ये तर डायरेक्ट अ त्याच्यामध्ये कलर वगैरे टाकायचा मग.
हो लावून देलेन डिझाईन केले तयार की झाला केक.
हो हो.
हं.
हा मग ते उन ते कसं ते कलर वगैरे असतात आणि क्रीम वगैरे असते ते आता मग ते ते ते क्रीमच्यायनन तेच लेकरायले ते जास्त आवडते ना कलर कलर नवीन नवीन दिसतात त्याच्यामध्ये. त हम्म हम्, हा हा.
ते बे रंगबेरंगी दिसते ते चांगलं. हम्म, त्याच्यान कलर आवडायला लागतात.
हा हा.
अन त्याच्यावर डिझाईन हाय मस् त बनवून देतात ना काही बाहूलीची असते, बाहूलीच्या डिझाईन आता पोरील तर लइच आवडतात.
हाव हो.
बाहुलीचा केक
हो हो ते ते मु ते मुली ते मुलीसाठी तेच बाहुलीचा केक. आणि मुला मुलायला बघ दुसरा पाहिजे मुलायला ते आवडत ही नाहीत मग.
नाही मुलायला नाहीत आवडत.
नाही मुलायला नाही आवडत ते.
ह आता कसं आता आवडेेत येतात हे येतात काही काही आवडायचं ही करून पाहिले की मस्त खरंच.
हां आवडा हां आवडा कॅन्डी पण करते मी आवड्याचा मुरब्बा वगैरे करते मग मी. आणि ते आपल आवडा कॅन्डी म्हणजे दोन दोन प्रकारचे बनतात त्या, एक अ आवडा आपुण ते याच्यामध्ये हे करून म्हणजे त्याचे काप वगैरे करून करू शकतो एक. आणि एक जसा पूर्ण आवडा असते की नाही आपला पूर्ण आवड्याच्या पण आपण करू शकतो.
वाफलून.
हां हां वाफून एक एक वाफून म्हणजे वाफवून. हम्म ते वाफवल्यानंतर मग काय होते माहितीेये काय वाफवलं की त्याचे त काप केल्या जातात. आणि एक एक बिना हम्म हा ते वापरले की निघतातच मग ते. नाही नाही आणि एक एक विना हा एक बिना वाफून सुद्धा करता येते मग तस. अ ठीक आहे मी परत कॉल, परत कॉल करते मी अजून.
बरं बरं हव‌.